हो हो नाही मी आधी केलं तर मला लागला नाही म्हणून परत ट्राय केला.
ओके ओके ओके, हा नाही काही हरकत नाही.
हा अच्छा झाला चहा वगैरे काय झाला?
नाही अजून अजून चहाला टाईम हे. आमचे बाबा आराम करतात हे मग करूया नंतरच्या चहा हम्. अं तेच तेच ते, बाकी बस ठीक. येतो मी तुमच्याकडं सांगा काय म्हणतात?
काय ना चालू हाय, शो जरासं हम् मुलगा झोपला त्याच्यासोबत आडवी पडलेली. तेवढ्यात कॉल आला म्हटलं, ठीक आहे असू दे चल. हम्म रक्तातच हाय हो, अं काय म्हणता बाकी? नाही हा मोठा हाय तो मोठा हाय. सातवीला हाय तो. तो सकाळी लवकर जातो ना शाळेत, मग तो आल्या तो जरासं आराम करतो. घरात कोण नाही म्हणून मग मी पण आडवी पडलेली जरा वेळ.
बरोबर आहे. तेच ना रोजचं रुटींग तेच असतं सकाळी लव उरखा उठा डबे बनवा, सगळं चालतं रुटीन. थोडसं आराम केला म्हणजे थोडं
दिसत हां. फ्रेश वाटतं. हं जास्त, कधी असं वाटलं तर अर्धा पाऊण तास झोपायचं जास्त नाही.
नाही बरोबर आहे, तेच थोड्या वेळ तेवढं तरी आराम पाहिजे कमरेला. हो ते जास्त लोळत बसलं ना मग. असं वाटत उठायचीच इच्छा होत नाही. जास्त आळस तयार जास्त आळस. तेत मग असं होताय. हं हं हं.
आणि मग छोटा दुपारी जातो, तो पा साडेपाच ला येतो.
ट्यूशनला.
नाही क्लास शाळेत. दोघही दोन मुले आहेत ना‌. एक सकाळी जातो, एक संध्या दुपारी जातो. हा एक दुपारून जातो, तो साडेपाच वाजता येतो घरी.
ओके ओके
चालू दिवसभर रुटीन तेच असतं.
हो हो तेच.
डबा तयार करा, त्याचं चहा नाश्ता, त्याचं हे संध्याकाळी अभ्यास म अख्खा दिवस जातो ह्याच्या मागे. मध्येच आ ली कामं दररोजची घरातली.
हो तिथं चालूच असतात, म्हणजे तिथं कधी संपतच नाहीत महिलांची कामे लव क कधी ते सुटी असो, का काय असो. ते संपणारेच नाहीये, चालूच असतात कंटिन्यू. हं.
आणि बाकी काय सनवार आले की की दिवसभर तेच आहे, आज हे गोड बनवा, उद्या ते गोड बनवा.
हो.
हं ह्या सणाच आहे हे ते करा, ते कसं त्या सणासाठी ते करा. प्रत्येक सणासाठी वेगळंच आहे ना हो.
नाही ना मुलांचा पण तो प्रॉब्लेम आहे ना.
हो हो.
हो.
छान.
तेच ना. बाकी अजून काय म्हणतात.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
हॅलो.
हा बोला आवाज येतेय‌ मध्ये मध्ये अहो येतो हो येतोय. मध्येच एक आवाज बंद होत. ते पण येतोय, हम्म.. काय म्हणता बाकी अजून.
तेच ते काही नाही बस. अ म्हटलं केक केकची रेसिपी काय, येतं तुम्हाला केक?
नाही मी कधी असं स्वतःहून ट्राय नाही केलेलं, तुम्ही कधी करता का?
हो मी रव्याचा केक करते. म्हणजे मावा केक असतो ना तशीच टेस्ट. टेस्ट येते त्याला मावा केक म्हणजे आपला बारीक रवा जो असतो ना.
हा.
अ तेच्यामध्ये दही दही म्हणजे प्रमाण असतं.
रवा किती घ्यायचं.
म्हणजे एक वाटी घेतली. अ एक वाटी रवा जर घेतला ना आपण एक वाटी तर तेच्यात अर्ध दहा अर्धा वाटी दही घालायचं. म्हणजे मोठी वाटी असेल तर, ते म्हणजे निम्मं घालायचं. दही हो इन्सेन्स इन्सेन्स घालायचं एक चम्मच भर.
इसं.
अ आणि आपली हे साखर असते ना साखर. हो जे पाहिजे तुम्हाला ते घालायच. पाय ऍपल घाला, व्हॅनिला घाला हम्म. अ साखर पण कोणाला गुळ आवडत असेल तर तेवढीच घ्यायची किंवा मग. पाऊन वाटी घ्यायची असं. म्हणजे काही काही आता आपण घरच करतो तर आपल्याला माहित. हो हो.. घरच्यांची टेस्ट आपल्याला माहिती असंत. तेना मग तसं आप. पण साखर पण दळून घ्यायची. मग साखर दही वगैरे इसं तिन्स हे तेच्यात टाकून जायचं आणि ते बघा फ्रूटची पावडर नाहीेत. मिल्क पावडर पण टाकू शकतो. आपण पाहिजे तर आणि. आपले ड्रायफ्रूट्स असतात ना, ते पण दळून घ्यायचे. हो ते चांगलं असतं, फेटून घ्यायचं छान प्रकारे. आणि हो हो.. भरपूर वेळेस. त्याला फेटून म्हणजे भज्यां रवण कसं असतं भज्यांचं. ते एकदम आपण असं पातळ थोडंसं घट्ट घट्टसर. त्या पद्धतीने हो आणि मग. अह त्याच्यापेक्षा अ थोडसं घट्ट येईल. घट्ट पाहिजे. इडलीचं आपण थोडंसं पातळ बनवतो ना. हो हे कसं बारीक असतं ना. हं.. ह आणि तेच्यात तेवळी हे पण टाकायचं एक वाटी तूप. पण घालायचं शुद्ध तूप.
एक पट अच्छा, म्हणजे जेवढा आपण रवा तेवढा ते टाकायचं तूप पण.
हो हो.. मग कारण मग ते फुलतो. फुल हो हो.. साखर आवडीनुसार. जसं गोड नाही तर फिका आवडतं ना तसं त्या पद्धत अ पद्धतीने घ्यायचं.
पण चालते.
हो हो.
ला अर्धी वाटी पन चालते. पाऊन वाटी पन चालते का.
हो. हो. जेवडं तुम्ही टाकाल ना तेवडं ते बेटर म्हणजे बेस्ट होतं ना त्याच्यामुळे हो हो. आणि दही आपल्या दूध पण असत दही, दूध, तूप हयाच्याने ये छान होतं ते आणि थोडूंस चिमीट भर ना मीठ.
मीठ मीठ टाकायचं.
ह आणि चांगलं फेटून घ्यायचं. मग ओव्हन जरी असेल ना. त मग ओवनच्या पात्रामध्ये ते. ते भांड असतं ओवनचं त्याला खा खाली नाही का तूप लावून घ्यायचं अ नाही तर अ अ वटर प्रेपर असला ना तो पण ठेवला तरी चालतो बटर
चालतय हा.
पेपर नसला तर खाली तूप किंवा तेल लावून घ्यायचं आणि थोडसं डस्ट म्हणजे मैदा किंवा. गव्हाचं पीठ असेल ना ते, डस्ट टाकून द्यायच. हं... आणि मग हे बेटर आहे ना हे त्याच्यात ओतून द्यायचं.
आणि म्हणून मी विचारतेस तवा म्हणजे जर आपण ओव्हन नसेल तर, गॅसवर किती मिनटं वगैरे काय तुम्ही कधी.
हो हो ते पन खू आपले मोठी कढईही असेल ना त्याच्यात स्टॅन्ड ठेवायचं. त्या स्टॅन्डवर तिथे मग एखादं अ अल्युमिनियमचं भांडं वगैरे असेल ना ते ठेवायचं गॅस न एकदम बारीक फ्लेमवरती करायचा आणि अर्धा ते पाऊण तास कारण गॅस बारीक असतो ना एकदम स्लो त ते अ व म्हणजे उमलायला त्याला टाईम लागतो असं.
चाळीस मिनिटं पन ठेवलं त चालतंय ना.
हो मग पोनं तास झालाच ना अर्धा पोन तास आणि मग आपले ते टू पिन त्यां मम अ स्पून न असतो ना चमच ते टोचून बघायचं झाला असेल तर, एकदम सरळ निघून येतो नाहीतर मग त्याला नाही का पिठासारखं हा लागलेलं दिसतयं. ह आ चिपकून येतं.
हम्म.
ते नको दिसायला मग बेक जर झाला ना पूर्ण.
हा तर अगदी सह
एकदम सटकन हं निघून येते हं ते झालं की की गार झालं की तो नंतर पालथं करायचं प्लेटमध्ये
आणि मग स्लाइस कापायचे असे हां. नाई मी कदी अस स्वतःहून ट्राय नाही केलेलं. णजे नंदेरे दोन एकदा दोनदा केलेलं. पण मी एवढं काय इंटरेस्ट घेऊन केलं नव्हतं कधी? पण तुम्ही रेसिपीस् असं मी सांगितल त सोपी वाटली साधी, सोपी एकदम ट्राय करायला हवे कधी?
म्हणजे कधी पण करू शकतो आपण आणि जर वाटलं मुलांना
नाई म्हनजे कस त्या अंड पण टाकायच्या पण अंड नाई टाकलं तरी चालतं.
हो चालतंच. आता आमची इथे अंडी खात नाही म्हणून मग मी टाकत नाही. नाही तर मग तुम्ही खात असेल तर टाकू शकता. आता काही प्रॉब्लेम नाही त्याला.
हम्म हम्म.
पण छान होतो अहो मस्त होतं. मैद्याचं पण करतात, पण मैदा कसं अ थोडंसं चिगट चिगट लागत ते. म्हणून मग कसं रव्याचं छान. हो हो हे रवा कसा रवेदार म्हणजे मोकळा असतो ना आणि हा त्याच्याने आणि स्लाइस पण छान होतं आणि खायला पण रुचकर लागत एकदमं असं.
युज करलंत.
तसं तोंडात त्याच घडलं नाही जात असं.
हम्म हम्म. नाही मी असं कधी ट्राय स्वतःहून काय नाही केलं ट्राय हा हा. हो नाही जास्त नाहीच आवडत ते रव्याचे केक आणि छान छान वाटतात हो. नाही नक्की करेन तरी ट्राय असं. आणि तो केला की तुम्हाला नक्की सांगेन.
हो चालते ना नक्कीच म्हणजे असं छान आहे म्हणजे घरच्या घरी आपण कधी टाईम राहिला ना, ‌ तर आपण करू शकतो. वाट कधीतरी करावं मुलांना वेगळं काहीतरी चेंज म्हणून मग छान हम्म किंवा बड्डेला बी करून खायला आहात बर. हो हो..
एक वाटी अर्धी किंवा पाऊन. हा... अर्धी पाऊन वाटी दही, साखर आपल्याला हवी ती तशी अजून काय बोलल्यात, अ अजून त्यात काय बोलल्यात दही आणि तूप हा तूप एक वाटी पूर्ण. किंवा अर्धी हा तूप पाऊन वाट एक किंवा अर्धी वाटी चालती. एक पूर्ण वाटी घ्यायची?
चालेल चालेल आपण जेवढं तूप घेऊ तेवढं चांगलं आहे ना ते. हो आणि दह हे पण घ्यायचं आपलं अ नाही नाही आणि दूध पण दूध.
हा दूध पण ठेवं. ‌ दूध किती घ्यायचं मग?
आ दुध तेवढंच वाटीभर घ्यायचं आणि ते चांगलं मिक-मिक्स अं मिक्स करून घ्यायचं हो. हो आणि व्हॅनिला इन्सेस किला वगैरे जे तुम्हाला आवडतं ते आणि मिल्क पावडर पण टाकू शकता तुम्ही त्याच्यामध्ये. आणि आपले ड्राय फ्रूट्स अं काजू, बदाम वगैरे असेल ते पण आणि हो आणि चेरी ती पण असली ना चेरी पण त्याच्यात टाकून द्यायची खूप छान वाटते. अं म्हणजे ती अ लाल हिरव्या कलरची चेरी असते ना, ती खूप सुंदर दिसते काप कापल्यानंतर हम्म ते आणि थोडंसं म्हणजे सगळं झालं ना थोडंसं मीठ टाक.
हा ते चवीनुसार एकदम चिमूटभर बरं चालेल. आणि हे आपलं ते जे आपण तेच्यामध्ये ठेवू. कढईमध्ये कढई वगैरे आधी गरम करून घ्यायची की.
हो गरम करून घ्यायची आणि ते स्टँड असतं ना स्टँड ठेवायचं ते बघा. पातेल ठेवायच आपण ते स्टँड नसतं का ते ठेवून द्यायचं. हा.. आणि असं प्लेन भांड ठेवायचं. खालून एकदम प्लेन असेल ना, ब्याटर ओतून द्यायचं. आणि तेच्यावरती पण वरती झाक कण ठेवायचं एकदम पॅक झाकण ठेवायचं आणि अर्धा तास झाला ना की मग उघडून बघायचं, मग असं सारखं सारखं. बघितल्याने ते होत नाही ना व्यवस्थित हो वाफ जाते तेच्यामुळे. पूर्ण अर्धा तास झाला ना बघून घ्यायचं झालं असेल. तर ठीक आहे नसेल तर मग अजून दहा मिनटं होऊ द्यायचं, आणि गॅस बंद करून टाक चा आ..
नक्की एकदा कधी ट्राय करेन आणि, तुम्हाला नक्कीच सांगेन कसं झालेला.
चालेल चालत ना काय नाही.
ठीक आहे चालेल.
चालेल बघितलं का किती झाले ते.
थांबव. हो हो झाले झाले चालेल थँक यू. छान वाटलं मला हो. ठीक आहे चालेल. बाय हो बाय.
हो.